हा बोला की
आवाज येतोय
हा येतोय येतोय आवाज. माझा येतोय?
येतोय की.
हा बरं आहे सा
होय आहे की. उपास चालाय का?
पाऊसाच जरा मागाशी पडला एक थोडा वेळ एक दहा मिनिटं नाहीतर फक्त असं वा थांबलाय आता आणि फक्त वातावरणच हाय आभाळ, ऊन काय नाहीच अजिबात सकाळपासन.
हो इकड ऊन पडलय की आणि मगाशी थोडा आला पाऊस आणि ऊन पडले
इकड त असं काय नाही. अजून अस आभाळच आहे गच्च असल्यावाणी
हा हा हा हा दुसरीकडे चालू असणार आहे कुठ तर हो
हा जवळपास कुठतंरी चालू असल्यामुळे तसं होतय नाही वातावरण.
हा तुमच्यापासन किती लांब राह ते रत्नागिरीतीन
रत्नागिरीतर खूप लांब आमच्यापासन
हा हम्
ल लांबा य ते आमच्या इथनं जवळ म्हटलं तर नरसोबाची वाडी आहे.
हा
आणि सांगलीचा गणपती. हेि जरा जवळ पाच सहा देव आहेा. हा नाही तर हा. हा कोल्हापूर लांब आमच्या आहेत ना.
हा मग कोल्हापूरच्या पुढ रत्नागिरी लागत्या.
हा कोल्हापूरच्या पुढं मग तिकडं सगळं ते पन्हाळा तिकड जोतिबा ते तिकडच्या भागात.
हा म्हणजे तखंड पाऊस सुरुवात होत्या ना. कोकण साइडकंड आपल्याकडे येते हा. मुला आली का शाळेत न.
नाही गेलच शाळेला दिवसभर रोजी शाळा आकराची. हा हा अकरा ते पाच असतात.
मराठी मीडिम.
त्या होय मराठी मडियमच इथं हायस्कूल आहे हो.
हा हा!
हायस्कूल आहे मुलगा.
हा ह दहावी ला.
नाही आठ विलाय.
आठवीलाय आणि लहान.
मुलगी चौवतीला
हा मुलगी आहे बर आहे आम्हाला मुलगी नाही बघा.
मुलगी पाहिजे कि ओ एक.
एक पोलगी असल्याशिवाय हाऊस आहे का आपल्याला. अस ज सगळं देवाच्या हातात असते. देवाची इच्छा. नको तिथं तर तीन तीन चार चार असतात त्यांना त्रास होत असते.
होय. आणि आमच्या भावाला दोन आइत.
दोन आईत काय आणि मुलगा एक?
नाही च झालं अजून मुलगा
नाही म छोट्या आईत काय मुली?
हा लहान आहेत आता वर्षा दी दोन वर्षाची एक हाय. चार वर्षाची एक हाय हम्म अ पण कसं वाटते मुलगी पाहिजे असं वाटते.
होय वाटतेय सारखं वाटतेय सोडा कायच् आलेला
हा नरसोबाच्या वाडीला एकदा आलतो ते पण आठवना लग्न झालं त्या वर्ष आलतो.
होय मग त्याला लय वर्ष झाले असतील?
वीस वर्ष झाले आता
मग काय लईल लई झालत की
त्यज्यानंतर गेलोच नाय, परवा योग आलता बहीण चल म्हणालती पण प्रॉब्लेम असल्यामुळे गेलोच नाय.
हा हा मग ते वीस वर्षापूर्वीच वीस वर्षापूर्वीची वाडी बदलली आता लई काय काय नवीन बांधकाम तेन झाले वय होय काय आता लय मोठं झालाय देवाळाचा आवार सगळं
अ ह
बांधकाम कसली बाग आय?
असं गार्डन फिरायचं. म्हणजे गुलाबाचे झाड असं पार्क मुलांना लहान मुलांना खेळायसाठी असं
तुम बघितलाय काय?
अप आधी मला म्हाय अ असं ऐकून माहिताय नई, तिथं कुठं तर जवळ बाग आय असं म्हणत्यात
शिरोळमध्ये आय मोठी बाग एक तिथं शूटिंग पण करत्यात पिक्चरच हा पिक्चरची शूटिंग लई मोठी बाग आय ती शिरोळमध्येच आय दत्त दत्त कारखाना म्हणून एक हाय मोठा त्या कारखान्याच्या आवारातच एक लई मो ठी बाग आय, खेळायला मुलांते आणि तिथ शि होय लई जुनी आय शूटिंग करता तिथं जुने पी चरमधे शूट केलेलं तेन आय तिथं मराठी पिक्चर मधे लक्ष लक्ष्या अशोक मामांच पिक्चर आहेत बघा त्यात शूट केलेलं बघला असता तुम्ही कुठल्या तर पिचर मधि हा हा हा आंब तुमच्या लक्षात आय काय अ त्यात एक
होय होय ते हाय हो मग, हा गान आय त्यात हाय ते पण तेच मला म सांगितलंत कोणतर कि ती बाग तिथं हाय म्हणून
शिरोळमध्ये शिरोळमध्ये दत्त कारखान्यावर
हा मग ते कुठं आय? मी म्हणते नरसोबाच्या वाढतच हाय काय
नाही नाही त नरसोबाचीवाडी पुढ राहत्या रस् ता तोच आय, पण वाडी पुढ राहत्या लई आणि बाग त अ ते बाग रस्त्यातच आय लई मोठी आय बाग, चांगली आय बघायला होय गेलतो की मी दोन चार वे गेलतो. बायका बायकांची ट्रिप एकदा निघलेली, शिवाची सगळी शोचे झाड आहेत जास्त करून फुलांची ती वेगळी वेगळी फुलं ओ, त्यांची काही नावं इंग्लिश असत्यात एक लक्षात राहत, अस गुलाब आपला हा शो ची आपल्यासारका गुलाब, मोगरा असं काय नाहीय, सगळी शोची फुलं रंगीत रंगीत. आणि एका भागात नारळांची मोठी बाग आहे त्यांची नारळाची झाडं. ते हाय मोठठी बाग आहे ती नारळाची, म तिथं कुणाला सोडत नाहीत आत जाऊ देत नाहीत.
हां हां, म्हणजे ती प्रायवेट हाय काय?
होय. ते कारखान्याचच हाय ते भाग. मग तिथ वॉचमन तेन असत्यात त्या नारळीच्या बागत सोडत नाहीत. जे काय करायचं? नाही असं काय नाही, तिकिट वगैरे काय नाही तितं.
हां हां.
तिकीट काय सुद्धा नाही, लय मोठी बाग हाय ते एक अ दोन तीन तास ते फिरायलाच लागतील.
मग तिथं काय असं पाण्याचं हे कारंजा वगैरे आहेत काय?
हा, ते सगळं शोचं सगळं हाय तिथं, शोचं असं म्हणजे सगळ्या मुर्त्या बिरत्या छान छान, त्यात पाण्याचं कारंजं असं सगळं आहे, व पाकी पाण्यात सगळं हिरवळ मऊ मऊ वाटते, चप्पल काढून जरी फिरला तरी चालतंय
मग तिथं गर्दी असणार?
गर्दी एवढी वाटत नाही, मोठ्ठच्या मोठ्ठं आहे सगळीकडं खूप फिरलेली फिरतेली माणसं पण दिसत्यात, बसलेली माणसं बारकी पोरं खेळतेलं असं असतंय. एवढी गर्दी वाटत नाही, त्यामुळं छान आहे. तिथं आणि तिथं जवळ झुणका भाकर केंद्र हाय. ते पण मोठ्ठ हाय. हम्म, एक दिवस काढा ट्रिप आणि या निवांत, म्हणजे सगळंच होतंय इकडं आणि खिद्रापूरचं मंदिर एक हाय आमच्या इथं.
हा खिद्रापूरला भरपूर लोकं गेल्यात हिथली पण, आणि अलीकडे जास्त गर्दी व्हायल्या नाय तिथं?
होय होय, ते आता नवीन ते मंदिर जुनच मंदिर हाय, पण ते इन्स्टा फेसबुक वरती व्हायरल झाल्यामुळं नाय, जे जास्त पर्यटक यायल्यात लांबणं लांबणं बघायला येत्यात, आन श्रावण महिन्यात तर लय गर्दी असत्या. शंक
कारण हिथल्या हिथ जवळ जवळच्या जवळ असून अजूनपर्यंत कोणाला माहित नव्हतं.
हा, आम्ही मी गेलो नाई अजून खिद्रापूरच्या मंदिरात.
किती लामनं लोकं याय लागल्यात?
व्हयअ मी अजून म मला ईथल्या ईथं असून मला माहित नव्हतं. पण म आता सगळेजण होय, थोडं जवळ हाय म्हणजे ते वाडीच्या रस् स्त्याला कुरुंदवाड रस्त्यालाच हाय, खिद्रापूरला जातान तिथन एक फाटा जातोय, वळू जरा वळाय लागतय. ते नाही तर त्या एकाच रस्त्याला हाय सगळं.
खो, खोपेशवर काय म्हणत्यात किं ओ खोपोलीला काय?
नाय नाय, खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. हा, तिथल्या महादेवाचं नाव हाय ते, तिथल पिंडच हाय महादेवाची
आमचा मुलगा गेलता ओ तिथं, परवा ह्या पंधरा दिवसाच्या पाठीमाग
हा, हा, मग कस वाटलं त्याला?
होय जाऊन फिरून आला की, चांगलाय म्हणला, त्याने गेलती म्हजे तिकड कर्नाटकात दांडेलीला गेलती
बर.
दांडेलीस ना तसच फिरत, फिरत येऊन, अ हेला अ कर्नाटक, कर्नाटक मार्गे हा. तसच, तस खिद्रापूरला आली ती. नरसोबाची वाडी, खिद्रापूर, असं करत.
कर्नाटकमध्येध् काय बघितलं दांडेली कर्नाटकमध्ये आय किऽऽ दबदबाताय हा हा हा
ते धबधबा,, पर ते काय कायकिंग,, तेन पाण्यात बोटिंग तेन करत्यातऽ किती,
हा, हा, हा, होय मी पण बघतो नाही,, पण ह्या वर्षी लई जाऊन गेलेती त दांडेंली ला, सगळ्यांचे स्टेटस बघितलेलो नाइ मी. हम्, हम्, हम् आमच्या जावेचा एक मुलगा य तुमच्या मुलगाच्या वयाचाच असल,, म्हणजे माझ्या मुलांच्यापेक्ष मोठाऽऽ य,, तो पण गेलेला,, त्याच्या मित्रांसगऽऽ
हा, हा, छान आहे म्हणला तीथ बघायला,, आणि कमी खर्चात जास्त फिरून येतेय. हा एक दोन ते तीन हजार रुपये खर्च य. एक,, दोन दिवस आणि एक रात्र.
तेवढा वेळ लागते
हा,, म्हणजे ते फिरायलाच दोन दिवस जातात नाई
हा, हा, हा
अॅक्टिव्हटी करायला,, म्हणजे स्लायडिंग, बोटिंग, कायकिंगऽ अ रेन डान्स ते ऽऽसगळं तसल करायला. कारण तिथ नंबर असत्यात गर्दी असत्या
होय वेटिंग वर असणार की लय असत्यात माणसं
नंबर एक ला तेन असं दोन दिवस जात्यात एक रात्र मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी रात्री परत यायचं
हम् हम् ह आणि ह्या वर्षात लय लोक गेली हा
पण खर्च पण कमी येतोय हो
हा
असाय होय लय लोक गेलती ह्या वर्षी
व्हय सगळ्यांचे स्टेटस पण बघितलेलो नाही मी
हा
दांडेलीचेच होते सगळे
आणि लेडीज पण चालल्यात आता जास्त
हा होय
आता लेडीज मग कुठल्या कामात मागं नाहीत
होय चालतय ठेवू हॅलो हॅलो